हॅलो.
हा.
ह नमस्ते मॅडम.
हॅलो.
हा हा बोला मॅडम, चालू आहे फोन.
हॅलो.
हा हा. येतोय का आवाज?
तुमचा आवाज येत नाहीये.
येत नाहीये, एक
नाय नाय, हॅलो.
हॅलो, हा आ आता येतोय? हॅलो. हा, आला आवाज?
हॅलो.
हॅलो, हां हां फोन येतोय आवाज.
हॅलो.
हॅलो, हा आला का आवाज?
हॅलो.
हा हा, आला का म्हटलं आवाज?
हॅलो कोण आहे, समोरचा आवाजच येत नाहीये. हॅलो.
मला येत, मला येतोय तुमचा आवाज.
हॅलो, तुमचा हॅलो आवाज येतच नाहीये.
तुमचा तुमचा आवाज मला येतोय तुमचा फोन वॉल्यूम वाढवा थोडं हॅलो
हॅलो
हा हा आला का आवाज हॅलो हां हां हॅलो.
हॅलो, सर तुमचा आवाजच येत नाहीेये.
मला मला येतोय तुमचा आवाज. अं हॅलो.
हं.
हॅलो.
हॅलो
हा आ आता येतोय आवाज
सर तुमचा आवाज क्लिअर येत नाही
मला तुमचा आवाज येतोय व्यवस्थित
मला आज तुमचा आवाज कस केल क्लेअरी
आता
हा ये
आला
हा बा
अच्छा का कुठून बोलताय मॅडम तुम्ही
सोलापूर तुम्ही
जळगाव
जळगाव
हं हं हं
हा
अ काय करता आणि तुम्ही
नाही माझं कॉलेज चालू आहे माझं
कॉलेज कुठल्या डिग्रीला
बीिकॉम थर्ड इयरला
अरे वा फायनान्स छान आणि काय कॉमर्स काय म्हणून निवडल तुम्ही म्हणजे आवड इंटरेस्ट
इंटरेस्ट अस नाही मला बँकेत करण्यासाठी निवडला
अच्छा अच्छा
हा तुम्ही काय करताय
मी पण तुमच्या फिल््डशी रिलेटेडच काम करतो पण बॅडलं क की माझं शिक्षण नाही झालंय ते पण नॉलेज पूर्ण आहे मला
अच्छा माझं शिक्षण आहे पण अजून तेवढं नॉलेज नाहीये
ह कसं असतं ना म्हणजे अ गरज ज अ म्हणा किंवा गायडन्सची कमी म्हणा किंवा नॉलेजची कमी म्हणा तेव्हा शिक्षण घताना मी सायन्स मध्ये शिक्षण पूर्ण केलं
हा
पण नंतर म्हणजे नंतर माझा ओढा कॉमर्सकडे झाला म्हणजे नोकरी नोकरी करत असताना आणि मग मग मी स्वतःच म्हणजे सेल्फ लर्निंग सारखं सगळ सगळ नॉलेज घेतलं ते कॉमर्सच आणि मी आता शेर मार्के ट म काम करतो
अच्छा शेअर मार्केट हां
शे शेअर मार्केटनेच अ मला आणि पूर्ण सपोर्ट केला आता मी नोकरी सोडून फुल टाईम शेअर मार्केटचं काम करतो.
पण त्याच प्रॉफिट लॉस दोन्ही होतय.
हा मला वीस वर्ष झाले न काम करून.
अच्छा अच्छा.
म्हणजे मी श माझं शिक्षण अ पूर्ण झालं दोन हजार तीन मध्ये त्यानंतर मी जॉब केला जॉब करत असताना मग माझा त्याच्याकडेच ओढा होता इंटरेस्ट होता तर मी फावल्या वेळात तेच सग नलेज घेत होत माझ म्हणजे आकर्षण होत अस मला ज टरनेट मोबाईल आणि हे सगळं उपलब्ध झालं तर त्या माध्यमातून मी अ नॉलेज घेत गेलो आणि जेव्हा मोबाईल आणि इंटरनेट नव्हतय क्चुली मी तेव्हा अ मी शेअर मार्केटमध्ये काम सुरु करून दिलं होत.
हां.
त अ दिवसभर मी बिझनेस चॅनल्स अ बघायचो म्हणजे अ बघा आता तुमच्या अ घरात म्हणा किंवा आजूबाजूला अ असतील अशी बरीच मुलं किंवा लोकं ही क्रिकेट मॅच फार आवडीनें बघतात आणि एकही बॉल सोडत नाही ए कही मिनिटं हालत नाही टी व्ही पुढून बरोबर. तर त्यांच्या पेक्षाही जास्त माझं म्हणजे इंटरेस्ट होता की, शेअर मार्केट च चॅनल चालू केलं तर मी ॲड सुद्धा सो ॲड सुद्धा सोडायचो नाही एकही सेकंद सोडायचो नाही अ कंटि न्यू मी अ शेअर मार्केट च न चॅनल बघायचो आवडीनें. आणि म त्याच्यातून एक एक एक गोष्टी मी सगळं शिकत गेलो. म नंतर मोबाईल आला, इंटरनेट आल त्याच्यातून पूर्ण अभ्यास करत गेलो. आणि असं करून करून करून करून मी सगळं ते नॉलेज घेतलं आणि मी आता ह श शेअर मार्केटनेच मला इंडिपेंडंट बनवलं आणि मी नोकरी सोडली आणि आता फुल टाईम शेअर मार्केट करतोय.
कर अच्छा आणि सुरुवात किती ते काय भरायचं काय असतय ते नक्की?
अ सुरुवात अ म्हंजे अ त्या वेळेला तर आम्ही बँकेत जाऊन अकाउंट ओपन केलं होत पण आ आता तुम्ही मोबाईलमध्ये जसं आता आपण हे कार्य ऍप वापरतोय, असंच तुम्ही मोबाईलमध्ये शेअर मार्केट चे भरपूर ऍप आहेत ते ऍप डाउनलोड करून त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करून तुम्ही डायरेक्ट करू शकता.
अच्छा स्टार्टिंग किती पासून केलंत तुम्ही?
स्टार्टिंग तर त अ शंभर रुपयापासून करू शक तसं पैशांचं काही हे नाही त्याच्यामध्ये.
हा हा.
की म्हणजे लोक म्हणतात की शेअर मार्केट मोठ्या लोकांच कामय, खूप जास्त पैसे पाहिजेत काय नाहीं तुम्ही पन्नास शंभर रुपया पासून पणं करू शकतात तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हांला सगळं इन्फॉर्मेशन नॉलेज किंवा काय सगळंच सगळं सगळा सपोर्ट देईल काय हरकत नाहीं. तुम्ही सांगा फक्त अकाउंट कुठलं ओपन करायचं काय ओपन करायचं मी तुम्हाला लिंक वगैरे पाठवतो. तुम्ही करा आणि चांगलंय ते म्हणजे आता तर तुम्ही शिकताय त फायनल इयर ला आहे तुम्हीं तर
कारण माझं फायनल इयर थांबलंय आता अ मॅरी डिलिव्हरी झालीय.
अच्छा अच्छा.
हा हा. आता सध्या एक वर्ष दीड वर्ष झालं गॅप आहे थर्ड इयर करायचं आहे.
हो पण आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी डिग्रीची तर काही गरज नाही ना त्याच काय. संबंध नाही हो ते आपलं ते आपल्या नॉलेजवरती आहे. आता माझं तर काही फायनान्सशी काही संबंध नव्हत ना दूर पूरेपूर संबंध नव्हतं माझ माझ्या फ्रें कल मध्ये नाही मी जिथं कामाच्या ठिकाणी नाहीं आणि नातेवाईकांमध्ये पण नाही आपले हे तीनच संबंध असतात ना.
त कसं ऐकलंय मित्रांकडून काही मित्र आहेत तसे माझे कॉलेज मधले. कि लहान वयात त त्यांनी सांगतेत तिथून इथून स्टार्ट कर पन्नास साठ
हो आणि आणि आणि लेडीज साठी तर चांगलं आहे ना ते आणि त्यातल्या त्यात तुमचं फायनान्सच एज्युकेशन झालेलं आणि लेडीज म्हटल्यानंतर तुम्ही जरी जॉब करायचा म्हटलं तर असे प्रॉब्लेम येतात ना क म्हणजे ठीक आहे. डिलिव्हरी आहे डिलिव्हरी झाली तरी मग मुलं लहान असतात. शाळा वगैरे त्यांच जोपर्यंत कमीत कमी दहा वर्षाची होत नाही, दहा कमीत कमी दहा वर्षाची होत नाही. तोपर्यंत तुम्हाला फ्री होत नाही त पूर्ण आणि ते दहा वर्षा तोपर्यंत मार्केट बदलतं बाहेर. नवीन नवीन फ्रेशर्स येतात त्यांना घेतात लोकं ह ना म जुन्या लोकांना घ नाही ते परत म्हणतात मग तुमचं एवढं वाया गेलं तर इतकी वर्ष वाया गेली तुम्हाला काय आठवू नॉलेज वगैरे काय आठवत असणार.
आता माझं दीड वर्षात तसच झालंय थोडंफार खूपच कमी झालंय, आता पुढं परत ऍडमिशन घ्यायच. ची डेरिंग होत नाही, होते का माझ्या हातून का होत नाही असं चाललूय
तुम्ही काय एकदाच मार्केटमध्ये तुम्ही सुरू केलं. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय ठीक आहे म्हणजे हजबंड तुमच्या समजा नोकरीला असतील ह ना
हा हा त्यांनी इंजिनियर आहेत मुंबईला
हा मग ते समजा अ अच्छा तुम्ही सोलापूरला राहतात. ह म म म हा म ते आ मुंबई मुंबई म्हटलं तर ते अजून तिथं ट्रॅव्हल करत असतील दोन तीन तासाचं ट्रॅवलिंग पण असेल त्यांचं
असं काय नाही पंधरा मिनिटाच्या अंतरवर
ठीक आहे ते तरी दहा दहा दहा वाजेला जात असते. तरी पण समजा दहा ते म्हणजे तेच तेच दहा वाजेला जातात याचा अर्थ दहा वाजेच्या आधी तुमचा डबा म्हणजे घर काम संपून जात.
हा संपतो हा
छोट मोठं राहील की चला कपडे राहतील किंवा झाडू पोचा किंवा थोडंसं राहील दुसरं तर म्हणजे त्यानंतर तुम्ही फ्रीच येईल एक प्रकारे
हा फ्री
म्हणजे ते गेले की तुम्ही दहा नंतर किंवा मॅक्स अकरा नंतर तुम्ही काम आपलं मार्केटमध्ये दोन तीन तास नस करू शकता आणि एक्स्ट्रा इनकम घेऊ शकता. ह आणि तुम्हाला नॉलेज पण आहे आणि तुमच फ्रेंड सर्कल आहे ते पण कोट देतील तुम्हाला.
हा हे एक फ्रेंड आहे दोघं ते सध्या करतय त्यांनी म्हणतात आहे त्याच्यात प्रॉफिट असं काही नाही की जास्त लॉस होऊ शकतो आपल्यावर असते ते कारण मला त्याची जास्त माहितीच नाही फक्त मित्रांकडून ऐकलंय.
नाही नाही त्याच्यामध्ये अ कसं आहे ना म्हणजे आता जसं जग आहे बाहेरच हो किंवा तस तसं ते शेअर मार्केटचं जग आहे त्याच्यात सगळ्या प्रकारचं काम आहे तर तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केलं तर त्याच्यात मी गॅरंटी देतो की शंभर टक्के तुम्हाला लॉस होणारच नाही अशा प्रकारच्या पण पद्धती आहेत ना काम करायच्या हो तसं करू शकता आणि श लोकांचा गैरसमज आहे ना मार्के े बद्दल की अ मार्केटमध्ये रातोरात श्रीमंत होतो माणूस हा गैरसमज आधी काढून टाकायचा मनातून हॅलो